हॅलो. हॅलो. हॅलो सुषमा ऐकू येईना झालय मला हॅलो. हॅलो. आता ऐकू आल हा बोल की हा ऐकू येईना तुला मी बोलतेयला?
हो.
हॅलो हॅलो. हॅलो हा बोल की या ऐकू येईना
हॅलो.
हॅलो हॅलो. हॅलो.
ह
सुषमा तुमच्यात रेंज नाय वाटतंय व्हय
हाया रं.
तुमच्या घरात रेंज नाही. जा बघा आता येतय का बघा आता ऐकू? नाहीत तुमच्या घरात सुश्मे रेंज नाही येतंय
होय.. होय
ह हा मी बोलतेल ऐकू येते नव्ह
हॅलो
नाही वाडा आदल्या खोलीत तर ऐकूच आहे नाही तुमच्या तुमच्या घरात आत ना ऐकु नाही खरं नाही न म उवघड झाले की. आता किती मिनट झाला गं
एक सेकंड
एक मिनिट झालाय दोन मिनिट झाल्यात आणि आठ मिनट बोलणार आता या कॉल ला चपात्या
झाले कराय लागलोय बघा
बिल मम्मी कुठे गावाला चालिया ग नाही? जाऊन जाऊ तू चालल्यास? तू चालीयास?
नाही
आता का! आता का?
त्या आत्ती त्या मुलगीला बघाय आत्तीच्या मुली बघाय नातीला नातीला काय? बर ते तयार तिझा काय जालतं म्हणून बघाय आली.
मग गडेबाजी काय गेलायसां
मूग
मुग केलायसा व्हय? हम्म
या जेवायला
म आलोच
या खरोखर बर बर ठेवतो ठेवतो मु काय म
निवांत ब
हम्म
मी होय हळदीला गेलतो
का?
दाखवायला गेलतो ओ दवाखान्यात.
हा हा मग काय सांगितल?
सोनोग्राफी करायला सांगितली
मग कधी जाणारा
आता सोमवारपासून पाच दिवस.
सलग पाच दिवस
व्हय दसरा चौकात कोल्हापुरात.
भारी हाय.
भारी नाही हाल बेकार झालय जायच कश्यान कोड होऊन बसलय मर्दींनीच्या.
मला न्हे संग मी ये
तू येणार? माझ्या चल तेही खरं. तुझी टेस्ट करूया? चालतय, चालतं
बर, बर माझ्या याला पण बोलावतो. तुम्ही पण बोलवा.
चालतय चालतय
बरोबर.
यायची नाही नव्ह चपात्या टाकून फोनवर बडबडत बसल्या म्हणनार.
नाही म्हणून मी म्हणलो ठेव आल्यावर करूया.
म्हंटली ती व्ह मम्मी काय दूध काढायला गेल्या? हम्म. पप्पा? पप्पा
पप्पा ढाळ आणायला गेलं अस
गेल्यात होय? चालेल पाच मिनिट आणि एक पाच मिनिट कानाला टच करू नको नाही, तर डिस्कनेक्ट तिन होतय बघा.
आ?
कानाला टच करू नको नाही तर डिस्कनेक्ट हं हं, ‌ मग तू बोललेलं सगळं आणि पाण्यात जाते हम्म हम्म कानाला टच केलं कि ते आपआप बंद पडतय सगळंच. ते कसं करायचं? सांग एकाच फोनवर एकदाच
माझ्याकड बघावं लागल याला म हे ज्यांना
कुटयेत
चला
दुसरं नाय म्हणाव तुझ्याच बायकोचा फोन हाय म्हणाव बोल
अहंह मग
जेवन
तेव्हा ना ब ते घरं काय काय टर काय घर काय शिजत घातल्यात कच्ची ते. फणसाचीए मं आता जरा वरीचा भात करायचांय. मग भाकरी. चपाती भाजी करायचेय आज एकादस एकादसच नाऱ्या माणसांना वरीचा भात शेंगदाण्याची आमटी एकादस त्यानं डबल असतया
आमक्यात नाय पण बरे एकच आहेत
कुणाची
वरीच भात खायला नायत
कोन पप्पावरीच खातेत ना खात्यात कीया खर वरीचा भात आमटी बिमटी सगळ करायल लागीत नाय हम्म् हम् काय करायचं ग बाई
आ
तेच बायका बायका करायचं ते गटात तुझ झालं.
अ ते पैशे मिळतेत न.
तू खाल्लीस रात्री मटण?
हम्म.
तू रात्री मटण खाल्लीस?
मटण खालं की रात्री मी.
सानीला केलेलं.
खालं कि, वीराला जेव म्हनीता.
हम्म.
विऱ्या म्हणला नाई. आणि म
हां.
माझ्या नातवाला जेवाय वाढल्याल.
तेनी तसंच म्हणत्यात. हम.
हम्म.
हम्म. ते काय खाइत नाई अग दुसऱ्याच्यात खां म्हटल, तर खाईत नाही अग ते.
मिनत्या करीतो आर-
देवराज येतोय.
हम्म. देवराजला नाही वि विराजला मी. आन.
हम् ताईंच्यात गेलतो असलं पांढर, पांढर खड मांजार हाय. खरं अ. तेच्या अंगावर एक बी काळा डाग हा हम्.
काय झाल म त्या मांजराला?
हा. हा. कीती ब्यागा? मांजर पांढरं ख खड हाय अगं. तेचं एक पिल अर्जुन त्यांच्यात. ते अंगावर एक सूधा काळा डाग कणी पांढर पांढर पांढरखड हाय.
म आन बघाय नाहीसा.
मला लय आवड होता खरा हे नव्ह बाळा. आणि नको म्हणलय माझा
हम्म हम्म
हम्म मग किती मिनिटं झाले सात आठवा मिनिटं झालाय झाले कि
सात मिनिट झालेला अजून दोन सेकंद बोला. वहिनी
दोन मिनिटं हुं हुं हुं.......
दोन मिनट
दोन मिनिट बर सुश्या काय विचारतोय.
होय
कसल्या
वाहिनी कांदा पाहिजे होता कांदा कांंदा वो पहिला
येऊन आले हिला काय दुसरंच पाहिजेय वाटत हम्म्म
आलो बघा...
म काय आणि सुषमा आणि निवांत
निवांत, भात कधी केलायसा
गवा केलाय भात नाही करायला मी दुपारीच घातले तीन वाजता शिजायल गरं केलंय त्यानी
ओ चटणी का घालण्यासं त्याच्यात..
काय घाटले की नाही मी नाही केलेलं ते दिदीनी केलेयं, लय घालायला अ कोण येणार हाय काय?
आता जाणनं हाय पाच वाजता तोपर्यंत अनेकदी अनेकदा बोल म
निवांत
नाही हो द्या बघ......
कशाचं करणार?
काय प्लेट भरून घरला आला उं करणार नाही मी खरोखरच करणार आहे दोन तीन दिवस जाऊ देत की शनिवार रविवार करतो.....
हे सगळं साहित्य पाहिजे.. त्याला मग तांदूळ पोहे आणि गरा हुं हुं भिजत घालायचा.....
वाटून ठेवायचं आणि हे करायचं, पुरीला हा मग काय भिजवला नी वरून झाकून ठेवते आणि करतोय. राया सांग.
मी आप्पे करणार आता उद्या स साहित्य पाहिजे ओ काय पाहिजे ओ कोतमीर, मिर्ची, मिर्ची हाया टमॅटो आहे कोतमीरच नाही.
आ गेलता का नाय फिराय?